काही नाही काय करतो तू. हॅलो.
सोडले तूतरला.
कोण काय खेळ झालं.
परत काय ते चालू झालं ना.
हा झालंय चालू मला पण पाच आले.
हम्म.
हम्म काय करतो.
काहीच नाही म मम्मीच्या घरी आलोय आज.
तुला किती पडली तुला किती आले.
मला जे खात ना माझे ते परत मला चारक तर आले ह हम्म. हम्म तुझं काय चालूये.
काही नाही आता जेवण केलं बरं झालं तुझा फोन आला नाही तर मी झोपले झोपलेच राहिले असती उठलीच नसती. हम्म अभ्यास करत होते पुस्तक वाचत होते.
ह का.
हम्म मग झोपून गेले तशीच म्हणटलं थोडं झोपावं पाच मिनिटं डायरेक्ट पाच ला झोपले सात ला ऊठली.
हा का चांगली तब्येत वगैरे
हो तुझी.
माझे पण एक नंबर.
हा का रिझलस लागला काल माझा पहिला
हा मी काय म्हणतोय तुझ ते जुन खा नाही का आपले
हा,
तु मैत्री बीच असेन बघ नंबर बिंबर आहे का
अरे ते खाते परत घे त्यांना पण आलेलं अ टस्क,
हा का?
हमम,
बर बरं पा पाहते आला ट्राय करून
हा म्हणजे तुला परत तु तुला पाच खाते जरी भेटलं तुला पंधरा हजार रुपये येऊन जाते
हा
हम्म
हम्म
बाकी काय चालू आहे.
तर जायचं आहे आठ तारखेला आठ तारखेला चालू झालं आहे कॉलेज. ठीक आहे आता आलोय
हा का,
पाऊस पाऊस आहे होत म पाऊसल
इथं पण पाऊस चालय पाऊसल परवा येता का
शीतल तेला म्हटला किडण्यानी मावाल्या किडण्या
हाहाहा अ तू ती कोड
हे घ्यायला आलवाय म्हटल तिकडच घ्यायची ना नाही कडच
हॅलो हा काय येड्यावाणी कराला रे काय शिलूताई
चालू आहे ना काय कायील ते
कोणती कॉर्ड
फोन की फोन की सी अ सी केबल नाही कवा
अरे चार दि वाहिला कोणती वा चार दिची वा का तीवा सत्तर एक रुपे मला घे नाही
अयन शिराप एकगदि र मग
हा घुंता का्यांशी रुपयाला आणि व्हाईटवाली घे ना का?
हा वाईटच घेतली अशी जाडतली
हा,
हा आणि ती वॉरंटीची होती एक वर्षाची दोनशे रुपये म्हणत होता. हम्म म दोन वर्ष तीन बिन जाऊ दे ऐंशी ऐंशीच्या
चाऊून दे काय नाही
हा,
सर बग, बाकी काय चालू आहे एक इकडे कच येते
इकड नाही आता
का बरे
लेक्चर बुडत्या मागच्या व सुट्टी होती म्हणूनून गेली होती
हा हा
हम्म
तू चांगली का
हा
ल ट्रिप्लस आले कुठतरी तू
हा
कुठं जाऊन लोहणा बिरणार मस्त फिरवून
हा निखिल भाऊनी पैसे दिले मला
हा का
अजून फिने भरली भारीची आता थोड्या वणी
अका
हम्म
हो
काही चालूय मला अजून
काहीच नाही र ये निवांत
हा का रिझल्ट बिझल्ट
दुझ्या साथ आरे मला ना म्हमटु आ घडडी आलं रे
अे पासिंगपुरता
फसिंग पण नाही होणार आताग्रेस लागलं तररी निघन वाटतं
हम्म बर मम्मी त्यांची तयारी झाली का मम्मी त्यांची तयारी झाली का
मी मम्मीचा अजून काहीच नाही मम्मी आता कार्यावरच काम करते
हा का बुढ्या भाई
कुठ्या बाई बसली डन करते तिला पण यायचंय वाटतं
कुठा
तिकडं अमरनाथला आहे कुठं रम्य इगतपुरीला
इगतपूरला चालत नाही ती
नक का हम्
चालक नाही ती छुटी
हा का
हम्म पुड झोपले वरती खाली
खाली आहे वरती पाणी आहे पाण्या तर वरती
ह मला वाटलं गेलेस पाऊस उघडलास
हम् बाकी काय म्हणतो
काही नाही
ह
बसलो होतो आता
कठा
खालीनकुड
अरे मी आता रूम घेऊ का ना बरेशील ते तू सांग बर का मला आमच्या हॉस्टेल चेी पण आता साठ हजार रुपये झाली
रूम च घे बाबा रूमच परवडन,
हा आणि त सोनामाची स्कूटी मस्त,
केली का नीट तिला!
तिला नेट करून तिला बा एक हजार रुपये खर्च घदी चे पैसे आले तर तीच खर्च करून टाकूट,
हा,, बरोबर साचव म आता,
हम्म, मम्मीला म्हणतोय,
हम्म,
तर बघतो तो, पोरं पोरं काय? पोरणं वार आय ना,, मी एकटं घेऊन काय कर,
तरी पोरं पाहिजे, निदान म्हणजे कमी, कमी भाडांय येईल तुम्हाला.. हां, आता तुमचे पेपर झाले का?
तुझे पेपर झाले,, हा आता आज आहे ना तो शेर्डीला, काय माहिती आता आला की नाही,
हां, का,
हम,
बरं,, लावा, मी त्याला फोन लावलच नाही.
हा, का, तूझ जेवण पेवन झाला का?
झालं जेवण, न तुलाच फोन केला, जेवण केलं नं तुला फोन केला,
हा, का,
हम्म,, तूझ झालं ना जेवान,
हां, मी दुपारी,, आता मग परत भुक लागली ना, तर परत खावा,,
काय खाल्ल दूपारी?
वरण भात.
वरन,
वरण, वरण चापाती मस्त वरण भात.
हम्म, कधी आलं तू तिकडून?
मी चोवीस ला आलतो,, नाणीच्या घरी आराम केला थोडा.
हम्म,
हम, मोठे बाई भुकु रायली.
का बर?
हॅलो.
हा,
आा,
दे मला बुट्ई कड,
अरे मापो चार्जिंग नै ओत आता, किस चार्जिंग तो आस बोल, आता दोनस मिनट, काही नाही रे, मम्मी तू, मम्मीला, नवीन दिलं माहितीय कार्याऽऽ, नवीन अकाउंट खोलला, मम्मी, तू पान कशाला,, अरे पा वर्तळत आवाच येतऽ
हा,
हम्म,
आणि कस ट्राय केलं तू? एक फोन मग दोन होतेय का चालू आता?
फोन वर, एका ऍप व म्हणजे एका फोन मध्ये तीनच खुलताय ना, खाते.
हां,
तर मग मी,, तो ऍप आहे ना,, एपचा क्लोन केला नाही काऽऽ
हा, हा,
तीन क्लोन केले मी त्या कार्य ॲपचे. कार्य वन, कार्य टू, कार्य थ्री. आणि मग तिने. कार्या एप मधे तीन-तीन, तीन-तीन खाते, असे नऊ खाते उघडले.
अरे बापरे! एक-दोन. डीस्कस दिस टॉपिक.
आ..
बोलू नको, या टॉपिक वर.
हां.
हम्म तेचं म्हंटल. पाहू सुमितला फोन करून. सुमितचा डायरेक्ट काल फोन आला. फोन नाही, काही नाही, इतक्या दिवसाचा.
हा का, अरे हा पेपर चालू होते ना. कोणाच फोन आहे याला?
हू.. आता मग बॅलेन्स संपलेला. मग बॅलेन्स टाकणार ना मी.
का बर रे..
आणि दोन दिवसापासून फोन स्विच ऑफ होता माझा.
कस काय?
मला वाटलं का.. फोनच खराब झाला.
अगं.. त्या मोनिका कोणाचा गं लय भारी फोन घेतला.
चार्जर नी चार्जिंग लागायच नाही का... डिस्कनेक्ट व्हयचं... लागायचं डिसकनेक्ट.
बरं.. बरं.. ठेवू का परत करतो.
हा ठीक आहे.
हा ऍप मध्ये थांब परत करतो. हे बया आता माणूस माणूस. सगळे